ह नम शु नमस्कार ताई शुभ संध्याकाळ.
नमस्कार शुभ संध्याकाळ.
कशा आहात?
हो ठीक तुम्ही?
मजेत आवरली काम संध्याकाळची
नाही अजून आता स्वयंपाकला गाठलेय. पीठ मल्ल कुकर झालाय आता भा. भाजी करायची चपाती करायची आहे अजून करायची.
वरण भात रोज करतात.
नाही नाही वरण भात रोज नाही करत. नाही नाही अ तुम तुमच कसं स्वयंपाकाचं.
स्वयंपाकाच सकाळी आम्हाला टिफीनमूळे दोन भाजी वरण भात कंपल्सरी असतो. सकाळी आणि संध्याका काळी एक भाजी पोळी भाकरी एक कधी शेंगदाण्याची मिरची मिरची तर लागतेच वाटून ठेवावच लागतात मिरची
हा हा खरडा ठेचा ठेचा ना करता.
ची मिरची नाही का ती शेंगदाणेवा भाजून लसूण हिरवी मिरची टाकून आबडधोबड वाटतात.
नाही आमच्या इकडे नाही करत तसं काय?
नाही का आमच्याकडे शेंगदाणे भाजून घेतात. आणि त्याला आबडधोबड वा वा म्हणजे आधी काय करता शेंगदाणे भासता थंड झाले का म हिरवी मिरची लसूण त्यात टाकतात मिक्सरच्या भांड्यात हिर मिरची ल टाकल्याव ते वाटून घ्यायचे. त्याची बारीक पेस्ट केली का मग वरतून शेंगदाणे टाकायची आणि ते पण हे करायचे वाटून घ्यायचे आबडधोबड वाटायचे. खूप बारीक नाही आणि मी त्याच्यात तेल टाकायचं तव्यावर तव्यावर तेल टाकलं का मग त्याच्यात शेंगदाणा बाटलेला वाटण पण टाकायचं आणि वर कोथिंबीरी अन मीठ टाकून द्यायच वाटून बारीक मग कोथिंबीर का? कापून टाकायची मीठ टाकायचं ना परतून घ्यायची.
हा हा हा.
आमच्याकडे जवस्ची करता तीळ चटणी ह. मी आहारात सर्व चटण्यांचा समावेश ठेवते.
हो का हा हा हा.
जवच कसं आपलं रक्त पातळ करते ना ओमेगा थ्री असते त्याच्यात
हा हा हा हा.
किंवा बडीशोप मध जवस भो भोपळ्याच्या बिया स सूर्यफुलाच्या बीया त्या मिक्स करते बडिशोप मध्ये आपल्या नेहमीच्या. नाही तर जवस काय करते हळद. टाकून ये ना भाजून ठेवते हळद मीठ टाकून काळं मीठ टाकून
हा हा हा हा.
आणि ती रात्री झोपताना एक एक चमचा खायची.
हा हा भरपूर रेसिपी वगैरे तुम्ही करताय. काय काय बनवताय.
हं, मी ते आयुर्वेदिक असल्यामुळे स्टुडंट नाही का डॉक टर असल्यामुळे, आयुर्वेदिक स्टुडंटचे सध्या. तर त्याच्यामुळे मी करते बरेचशे. ते पण तरी पण आता होत नाही हो एवढ्यात.
हां हां.
बघून जमत नाही.
हो. तुम्ही जवस चटणी कशी करताय? जवस.
जवस चटणी मी ना जास्त करून ये ना डायरेक्टली जवस भाजते हळद टाकून. आणि मग डायरेट मिक्सरला वाटते लाल मिरची टाकते मीठ लाल मिरची. जास्त काही करत नाही. पण लसूण पण टाकतात काही जण त्याच्यात.
हां हां हां.
काही जण तीळ मिक्स करतात, जवस मिरचीत. लसूण तीळ असे पण करतात मिक्स चटणी. पण मी फक्त वेगवेगळ्या सर्वच चटण्या करते ना. त्याच्यामुळे एक फार नाही एक दोन चमचे खाते, जवसची दिवसभरात. फार नसती खायची ती.
हां हां हां हां.
आणि तिळाची चटणी रोजच्या कॅल्शियम साठी. आजच्या दुधाच्या भेसळीमूळ कॅल्शियमत गरजेचं आहे ना. दूध तर घेत नाही जास्त. ती तिळाची चटणी आपली सिंपल. तीळ भाजून घ्यायची आणि ल सून अन ते टाक लसूण वगैरे वाटून टाकते त्याच्यात. आणि व लाल मिर आपली लाल मिरची अस
म्हणजे सगळ्या सेमच फक्त त्यात लसूण सगळं भाजून ते
हा सेम. लसूण टाकायचं, लसूण आणि आपल्या लाल मिरची अस तेना अं लवंगी वगैरे मीठ. तीळ आं तीळ जरास आता पावसाळ्याचं वातावरने ना तव्यावर जरास हे करून घेते गरम.
हं.
अन मग वाटून त्याच्यात टाकते. नाही तर लाल पावडर असेल तर ती टाकते. पण जास्त करून लाल मिरचीच. ती मोठीवाली.
हां हां.
बाकी काय म्हणत
चागलंय. बाकी काही नाही बघा.
हं हं. तुम्ही सलाड घेतात?
सलाड अं नाही.
नही का? जेवण करतानी रात्रीच रोज सलाड घ्यायच.
हा.
हा. आपलं गाजर काक जे असेल ते. काकडी अस ली तर काकडी गाजर असल तर गाजर तुम्हाला जे असलं ते. अवेलेबल. का अस नाही क की हे घेतलंच पाहिजे, ते घेतलेच पाहिजे, जे अवेलेबल असेल ते तुमच्याकडे.
हो.
पण रोज आहारात समावेश केलाच पाहिजे बीट, काकडी, गाजर, कांदा पण.
हा.
कांदा पण आपल्या पचनासाठी चांगला असतो. बरेचसे आजार कांद्याने बरे होतात.
हो.
त्यामुळे कांदा पण र जेवणात रोज रात
हं. तुमच्याशी कॉल करून भरपूर इन्फॉर्मेशन मला मिळाली.
हा का हो
हो आणखी काय काय
काही नाही योगा करायचे रोज मेडिटेशन आसन व्यायाम वगैरे तुम्ही सूर्यनमस्कार काही नाही जमलं ना आपली सूर्य नमस्कार करायची सकाळी.
हा
सूर्य नमस्कार ह जास्त फाय हो सुर्या नमस्कार आप नीट फॅट सर्व ऑक्सिजन लेवल वाढते.
हा
आपल्या शरीरातली सूर्य नमस्कारणी
हो
नाही आज एक करा उद्या दोन करा पहिल्यांदी कंटाळा येईन थोडं थोडं वाढवत जायचं.
तुम्ही करता सूर्य नमस्कार?
हो मी आता आर्ट ऑफ लिवंगचे माझे सात आठ कोर्स झालेले. मी सातवी पासून योगा पण करते मग त्याच्यामुळे मी कर तर करतेस आता मध्ये झुंबा पण लावला होता मी
हा हा हा
झुंबाचं पण
ना भरपूर काही करताय तुम्ही
हा नाही म्हणजे रोज करतेस नाही पण अधून मधून चालू असतं माझं
हा हा हा हा हा
एक तर तीस मिनिटं पाय पायी ला जाते नाहीत सूर्य नमस्कार करते व्यायाम करते काहीतरी एक करते पण वेगळं वेगळं बदलून बदलून करते.
हा हा हा हा
एकच नाही करत.
हा
उठल्यावर गरम पाणी पिते बॉडी डिटॉक्स होती आपली कोमट पाणी
हा
प तुम्ही अल्कलाईन वॉटर पण घेता?
नाही अल्कलाईन म्हणजे आपलं हे म नॉर्मल आपल्या एकवा
नॉर्मल ना ऍक्वामध्ये काय होतं अल्कलाईन नसतात.
हा
तर मग मी काय करते आपलं काकडी असते ना ती काकडी राजी रात्री नाही. सकाळी आपल्या पाण्यात भिजत टाकायचं अर्धा एक तास पाणी ठेवायच असं भरपूर पुदिना लिंबू असं भरपूर करू शकतो आपण अकलान वॉटर तुम्ही युट्यूब वर त्याचं बघा अल्कलाइन वॉटरच तुम्हाला खूप सारं दिसतील मग ते अल्कलाईन वॉटर पिलं पाहिजे कारण की आता आपल्या शरीरात अल्कलाईन मिळतच नाही वॉटर प्युरिफायर मुळे
हो
बरेच खनीजे वगैरे सर्व त्याच्यातून
भिजत घालायचं आणि सकाळी ते पाणी
सकाळी ते पाणी प्यायचं सिम्पल
हा हा हा हा
आणि अ आणि अँटी ऑक्सिडंट आहे वगैरे नाही का ग्री टी वगैरे घ्यायचा अँट ऑक्सडेंटं
हो हो आणि मे वेट लॉससाठी ते सांगा ना मला काहीतरी
अ वेटलॉस साठी ना सकाळी कोमट पाणीच आहे.
हा आणि त्यामध्ये आवळा पावडर कंटिन्युअसली घेतली तरी चालते?
हो चालते.
आवळा पावडर त्याने पण फेट फॅट वगैरे कमी होतं. आणि डायजेशन वगैरे,
डायजेशन वगैरे आपलं हे पण घ्याना मॉरिंगा. मोरिंगा पावडर आपली याची शेवग्याची असती बघा.
हा हा ती अवेलेबल अस सेल ना बाहेर ती कशी घ्यायची ती पण अशी अ पाणी उकळून गरम करून घ्यायची का त्यामध्ये. काढा टाईप घ्यायची का मोरिंगा पाउडर हा.
नाहीतर शेवघ्याच्या पालांची भाजी पण करतो आम्ही.
हा हा हा हा
ज्यांने ज्यांना दमा वगैरे असत ना श्वासाचे त्रास ते कमी होतात.
हो का हा हा हा हा.
पालाची भाजी आपली मेथीची भाजी कशी करतो. सेम तशी करायची. थोडीशी वेगळी लागते पण खायला हवी ती. कॅल्शियम भरपूर असतं ना.
हा हा हा हा हा. चालेल ना. आणि आणि काय करायचं. आणखी काय करायचं. वेट लॉस साठीच सांगा कारण वेटच लॉस करायचंय. माझं दोन डिलिव्हरी झालेत ना. आता आणि सिझरियन झालेत.
रात्रीची भाकरी, बाजरीची नाही. ज्वारीची भाकरी पाहिजे. वेटलॉस
हा रात्री आम्ही मोस्टली मोस्टली ज्वारीचीच भाकरी करतो रात्री आणि सकाळी गव्हाची चपाती तर हम् तेवढं नाही होत नाही होत लेट होत. जेवणाला झोपायला लेट होतो ह.
चहा चहा मेन टाळला पाहिजे.
चहा ना हा चहाच्या ऐवजी आपली ब्लॅक कॉफी वगैरे चालेल ना.
हा तुम्ही ग्रीन का टी घ्या ना अँटी ऑक्सिडेंट पण असत ना ते. ग्रीन टी घेऊ शकतात. आणखी?
ग्रीन टी आपण असंच हे करायची ना. गरम पाणी करायच आणि तो ग्रीन टीचा पॅक त्यामध्ये, घालायचा पाउच घालायचं हा तो वर ठेवायचा. हा किती वेळ?
बर एक दोन मिनिटं जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत.
हा हा हा हा हा हान
आणि मग ते घ्यायच नाहीतर. कोरा चहा ब्लॅक टी घ्यायच आणि त्याच्यात लिंबू पिळायच. ऍसिडिटी होत नाही त्याने हा
चांगली आहे ना चांगली इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मला भेटाय लागली.
हा परत एक मेदोहरवटी येते मेदोहरवटी.
हो का.
हा ती मिळेल. आणि आपलं आता सध्या आहे ना. रियांशचा अमृत स म्हणून आहे. त्याचे खूप मी बघते जाहीरात वगैरे नाही का खूप ठिकाणी तर त्यांचे खूप रिझल्ट आहे वेट लॉस साठी भरपूर, पूर आजारांवर आहे रिझल्ट.
ज्यूस आहे का तो?
हा ज्यूस आहे आणि तो काय कडू वगैरे नाहीये.
हां.
एकदम आपले पिरियड्सचे प्रॉब्लेम मासिक पाळीचे. सर्व सर्व त्याच्यातून आहे बाबा म्हणतात. बाजारावर, पूर्ण आयुर्वेद कस लगेच इफेक्ट नाही देणार तुम्हाला.
त्या ताईचा आलेला मी तुम्हाला करते कॉल आणि
हो हो, ठीक आहे, ठीक आहे, ओके बाय धन्यवाद ताई.
हा धन्यवाद.